काय म.
नमस्कार महोदया
आज सकाळ पाासून एक विचार माझ्या मनात सतत. घडत होता आणि तो म्हणजे माणसाच्या आयुष्यात सर्वात मूल्यवान गोष्ट नेमकी. कोणती असते अनेक जण पैसा संप. मान स्मान किंवा मोठ पद यांना जीवनातील सर्वात मोठी. कमाई समजतात पण माझ्या मते या सर्व गोष्टीपेक्षा ज्ञान ही. अशी अमूल्य संपत्ती आहे जी माणसाला फक्त यशस्वीच बनवत नाही. तर त्यांच्या विचारांना योग्य दिशा देते. त्यांच्या स्वभावात मकारम बदल घडवते. आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची तक्रारही प्रधान करते.
आपण प्र्य. अ आपण अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला आहे. खर कोणतेही भौतिक संपत्ती. अधिक ना अधिक क नष्ट होऊ शकते पण एखादा मना. पाून मिळवलेले ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहते. ते कोणालाही चोरता येते नाही. विकत घेता येत नाही आणि कोणनाही. संकटात ते आपली साथ नाही उलट कठीण व काळात. तेच आपल्याला धैर्य संयम आणि योग्य मार्ग निवण्याच प्रेरणा. बबब्ब.
हो मला नेहमी वाटत की शिक. कळनाला अधिक वयाच बंधन नसतं एक. एखादा लहान मुलगा असो किंवा आयुष्यात अनुभव घेतलेला ज्येष्ठ व्यक्ती असो. प्रत्येकाला दररोज काहीतरी नवीन शिकायची संधी मिळत असतेू. शिकवण्याच्या वृत्ती कायम जपतो तो सतत स्वतः म सुधारणा करत राहतो. आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातील काहीतरी मौल्यवान मिळवत राहतो.
होय खरं तर. जग इतकं विशाल आणि वि विविधतेने भरलेले आहे. की एका आयुष्यात सर्व काही जाणून घेणं अशक्य आहे. त्यामुळे स्वतःला सर्वज्ञ समजण्यापेक्षा प्रत्येक दिवस. हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे अशी भावना मना. ठेवणारा माण माणूसच खऱ्या अर्थाने प्रगती करत असतो.
माझ्या मते ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकामध्ये लिहिलेली माहिती नव्हे. ज्ञान म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता. परिस्थितीतच आकलपण करण्याची दृष्टी. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणारी संवेदनशील. योग्य अयोग्य यातील फरक ओळखण्याची विवेक बुद्धी होय. त्यामुळे ज्ञान हे केवळ. दुःसमृद्ध करत नाही तर माणसाच संपूर्ण व्यक्तिमत्व घडवते.
अगदी बरोबर आपण. अगदी अचूक निरीक्षण केलं कारण फक्त माहिती असण आणि ज्ञान अस. खात पूर्ण मोठा फरक नाही. माहिती आपल्याला अक गोष्टी सांगते पण त्या माहि तिचा योग्य वापर कसा करायचा योग्य निर्णय कसा घ्यायचा आणि समाजात. हितासाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे ज्ञनाचं शिकवतं.
मला नेहमी असं वाटतं की शिकवणारा माणूस कधीच मागे राहत नाही. तो प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक प्रसंगातून आणि प्रत्येक अनुभवातून काही ना काही नवीन शिकण्याचा. प्रयत्न करतो त्यामुळे त्याचा विश्वास वाढतो विचार अधिक व्यापक होतात आणि जीवनाकडे पाळण्याचा दृष्टिकोन अधु अधिक साकारमात्मक बनतो.
अगदी खर यशस्वी व्यक्तीचा जीवनाचा अभ्यास केला तर. एक. क कष्ट त्यानी कधी शिकवा थबवलं नाही यश मिळाल्यानंतरही त्यांनी स्वतः म सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आणि म्हणूनच ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनले
माझ्या मते ज्ञान ही अशी ज्योत आहे जी स्वतः प्रकाश देते आणि इतरांचाही मार्ग उधळून टाकते जेव्हा एक एखादी व्यक्ती ज्ञानाचा योग्य उ उपयोग करते तेव्हा तिचा फायदा तर होतोच पण तिच्या कुटुंबाचा समाजाचा आणि देशाचाही विकास होण्यास मदत होते
किती सुंदर विचार मांडला तुम्ही म्हणूनच प्रत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रोज थोडासा वेळ वाचण्यासाठी नवीन गोष्ट समजून घेण्यासाठी आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी हायला ह कारण आज केलेले छोटीशी शिकवण्याचे सवय भविष्यात मोठ्या यशाचं कारण ठरू शकतय
खरंच महोदया आजच्या या संवादाची सुरुवात करताना मला एक एकच गोष्ट मनापासून सांगावियी वाटते की ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी जित वाढवली तितकी अधिक समृद्ध होत जाते त्यामुळे आयुष्यभर विद्यार्थी राहण सतत शिकवत शिकत राहणं आणि मिळवलेलं ज्ञान योग्य पद्धतीने तरापेक्षा पोहोचवणे हीच खऱ्या अर्थाने माणसाची सर्वात मोठ की जबाबदारी काही
आपण अत्यंत प्रेरणादायीचे विसर मांडले मला खात्री आहे की आ या चर्चेमधून प्रत्येकाला ज्ञानाचे खरे महत्त्व समजले राहण्याचा सं संकल्प करू कारण ज्ञान हीच अशी संपत्ती आहे जी माणसाला यश स्मान समाधान आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन देऊ शकते
आपण ज्ञानाचे महत्त्व आणि आयुष्यभर शिकत राहण्याची गरज याविषयी अत्यंत सुंदर चर्चा केली आज मला आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीवर आप आपले विचार जाणून घ्यायचे आहे माझ्या माणसाच्या जीवनात पुस्तकाचे स्थान अतिशय विशेष असते पुस्तके ही केवळ अक्षरांचे संग्रह नसून ती अनेक महान व्यक्तीचे विचार त्यांचे अनुभव त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या जीवनातून मिळवलेले अमूल्य धडे आपल्यासमोर उघडून दाखवतात म्हणून पुस्तकांना माणसाचे खरं मित्र म्हंट म्हटले जाते
आपण अगदी योग्य विचार मांडला खरं पुस्तकासारखा निस्वार्थी मित्र दुसरं कोणीच असू शकत नाही जेव्हा आपण एखाद्या चांगले पुस्तक वाचतो तेव्हा आपण केवळ नवीन माहिती मिळवत नाही तर त्या लेखकां चा विचार विद्याथ प्रवेश करतो त्याने आयुष्यात अनुभवलेले अनेक गोष्टी आपण ह समजून घेतो त्यामुळे आपल्या विचारांना नवी दिशा मिळते निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो
मला नेहमी असे वाटते की प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही शिकवूनच जाते काही पुस्तके आपल्याला ज्ञान देतात काही प्रेरणा देतात काही चुका टाळायचे शिकवतात तर काही कठीण प्रसंगामध्ये धैर्य आणि उभे राहायचे म्हण निम वाच प्रत्येक विदर्थ त्याने आणि प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर जपण्यासारखी सवय आहे
अगदी बरोबर पण पुस्तक करण्यास महत्त्व आपल्या शिक्षणाचे असते कारण पुस्तकामधील ज्ञान योग्य पद्धतीने समजावून सांगण्याचे आणि विद्यार्थ्यांचे मनात जिज्ञासा निर्माण करण्या कार्य शिक्षक करतात एक चांगला शिक्षक केवळ अभ्यास शिकवत नाही तर प्रमाण प्रमाणिकपणा शिस्त नेहम मेहनत केवळचे महत्व आणि चांगले संस्कार ही विद्यार्थ्यांना देत असतात
खरंच अनेक वेळा आपण शिक्षकाने घड शिकवलेला धडा विसरतो पण त्यांनी दिलेली एखादी शिकवण योग्य वेळे दिलेले सल्ला किंवा आपल्यावर दाखवलेला विश्वास आयुष्यभर लक्षात राहतो शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील असे दीपस्तंभ असतात जे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतात
अगदी तसेच एक चांगल्या शिक्षकाचा प्रभाव केवळ एका विद्यार्थ्यापूर ता मर्यादित राहत नाही तर त्या विद्यार्थ्याच्या माध्यमात संपूर्ण समाजावर पडत असतो म्हणूनच शिक्षणाचे समाजाचे शिल्प उपकार म्हटले जाते त्याचा नेह त्याच्या मेहनतीमुळे अनेक डॉक्टर अभियेते शास्त्रज्ञ अधिक कारी कलाकार आणि समाजसेवक घडत असतो
महोदया पुस्तकमधून आणि शिक्षकांकडून आपल्याला भर ज्ञान मिळतेच पण मला असं वाट जीवनात अनुभवही तितकेच महत्त्वाचे असतात कारण काही गोष्टी आपणही कितीही वाचल्या किंवा ऐकल्या तरी त्याचा खरा अर्थ आपल्याला स्वतःचा अनुभव घेतल्यावरच समजतो
अगदी बरोबर अनुभव हा जीवनात सर्वात मोठा शिक्षक मानला जातो यश आपल्याला आनंद देत असते तरी अपयश आलेल्या अधिक शिकवते प्रत्येक सुख आपल्याला पुढच्या वेळी अधिक सावध राहण्याला शिकवते आणि प्रत्येक अडचण आपल्यामध्ये नवीन ताकद निर्माण करते
म्हणूनच मला वाटते की अपयाशाला कधीही घाबरू नये पत्रेक अपयाशामध्ये एक एखादा मौल्यवान धडास लपलेलाच असतो जो माणूस त्या धड्याला समजून घेतो आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करतो तो शेवटी यशस्वी ठरतो
होय जीवनात यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने संघर्ष अपयश आणि अनेक अडचणीला सामना केलेला असतो पण त्यांनी शिकणेही थांबले नाही आणि प्रत्येक अनुभवात स्वतः ला अधिक सक्षम बनणे आणि म्हणूनच ते त्यांचा धर्या पर्यंत पोहचले आहेत
आजच्या या चर्चतून मला एक पुन्हा एकदा जाणवले की पुस्तके शिक्षक आणि अनु हे ज्ञानाचे तीन सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे या तिन्हीचा योग्य वापर करणारा माणूस केवळ शिक्षित होत नाही तर खऱ्या अर्थाने सुजाण जबाबदार आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनवतो
हो बरोबर आहे चल आम्ही आता ठेवते नंतरचा आपण नंतर बोलू नमस्कार
नमस्कार.